अ म
हॅलो
हॅलो
हा येतोय का आवाज?
हा येतोय.
हा
जरा ताई बाजूला येताय काय आवाज येत नाही तुमचा क्लिअर
हा एक मिनिटं हां
जरा गोंधळ ऐकू येतोय.
आता येतय का बघा?
हां हां आता येते व्यवस्थित पण तुमच्या जवळ असं कोणतर जास्त बोलत आहे असा आवाज यायला लागलाय.
होय काय एक मिनट बाजूला येते.
हां
आता बघा.
नाही म्हणजे कुठ तर तुम्ही गर्दीत असल्यासारखा अस आवाज घुमत आहे.
होय काय ते बाहेर जरा बोलायला लागलेत बाहेरच आवाज येते काय?
हा हा तसा येत आहे. बरं आणखी चहा वगैरे झाला?
हो झाला. तुमचा?
हो आत्ताच झाला. हम्म
बघा पलीकडचा आवाज येतोय काय?
हा तेच यायला लागलेय हा आता कमी झालाय बघा.
हा हां
हम्म आणखी आता तब्येत कशी आहे?
आहे घरी तुमची
आहे बरी आहे
हा
आणि तुमचं बाळ कसं आहे
आहे बघा बाळ पण व्यवस्थित आहे बर आहे
बरं आहे का हम् त्याचा जन्मताच डोस वगैरे घेतले ना
हो त्याचे जन्मताचे डोस वगैरे सगळे झालेत
हा कारण डोस घेणं पण जास्त महत्वाचं असते ना
हा हा माझ ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले
हो त्यानंतर मग तुम्ही असं बाकी काही फॅशन डिझायनिंग असे काही कोर्सेस
कॅम्प्युटर कोर्स वगैरे केले हो कॅम्प्युटर ट्रेनिंग घेतली कॅम्प्युटर कोर्समध्येध्ये
तुमचा जरा जास्तच गोंधळ असा ऐकू येतय कोणतरी तिथं जास्त दंगावगैर करते का त्यांच्यापासून एक जरा बाजूला जावा नाही तर त्यांना सांगा जरा अस शांत बसा म्हणून
हो ते बाहेरचा आवाज येतथमा
हम्म
बघ थोडं कमी होतय काय आवाज
नाही रेग्युलरली तसाच यायला लागलाय नॉईज टाप ह्
बघा आता थोडं कमी येते काय
हा आत्ता कमी झाला बघा
हा
तेच असं थोड्या वेळासाठी शांत होतय परत आणि चालवते म्हणून म्हंटलं
हा हा
हम्म ह त्यानंतर तुम्ही पुढं काय असं शिक्षण वगैरे काय बगिटलं नाही
अजून तरी सध्या काही घेतलं नाही तर काही अजून एक दोन तीन वर्षां त्यांना थोडं मुल मोठ झाल्यावर कीच शिक्षणम ए कमप्लीट करणार आहे
हा हा ते पण बरोबर आहे नाहीतर काही कोर्स वगैरे पण बघायचा ते पण चांगलं असते म्हणजे त्या बेसिस वर आपल्याला जॉब वगैरे पण करता येते ना हम्म सध्या मग घरीच असताय आता तर काय बाळा लहानच आहे
हो
हम्म त्यामुळे घरीच असणार
होय त्यामुळे घरीच आहे थोडं मोठं झाल्यावर मग एम ए कमप्लीट करून पुढचं शिक्षण कंप्लीट करणार
हा हा हा
हा
आणि तुम्हाला म्हणजे शिक्षणच जास्त आवड आहे ना
हो हो शिक्षणाची जास्त आवड आहे एम ए कम्प्लीट करून घर सांभाळून आपले छोटे मोठे जॉब करायचं
हो हो ते पण बरं होते म्हणजे मुलांची पण हा जरा मुलांना पण काही तर आपण आपल्या पद्धतीने शिकू शकतोय ना आपण शिकलेला असतो तर म्हणजे मुलांच शिक्षण व्यवस्थित होतय
होय
आता मी पण माझ्या मोठ्या मुलग्याला बघा अकॅडमीला घातलेले आहे
हा हा
त्यांच्या शाळेतच आता ऑलिमपियड म्हणून अकॅडमी चालू केलेली आहे मग त्यामध्ये सरांनी मीटिंग वगैरे घेऊन सांगितलं होतं की यामध्ये यांना सी बीसी पॅटर्न नुसार अभ्यासक्रम घेतला जाणार आहे आणि त्याप्रमाणे महिन्याला मिीटिंग वगैरे ठेवतात मग मिीटिंगनुसार त्यांचे कुठले कुठले छंद पण कसे जोपासले जातात किंवा त्यांचा अभ्यास कसा घेतला जातो याबद्दल सगळी माहिती सांगतात आता कालच आमची म्हणजे त्या मुलांची शाळेची मिीटिंग झाली त्यामध्ये आम्हाला सांगत होते ना म्हणजे मुलांनी कशा प्रकार े म्हणजे त्यांच्या टेस्ट घेतल्या जातात आठवड्याला तर कशा प्र्रकारे प्रगती झाली कशाप्रकारे मार्क मिळवलेत आणि त्यामध्ये आहे माझ्या मुलग्याचा पण नंबर वगैर गनी दाखवलं म्हणजे बरं वाटलं क बर आपण कसं पैसे खर्च करून आता ऑलिम्पियाड ला वगैरे अकॅडमीला घालणार म्हणल्यानंतर आपल्याला आपण समाधानकारक असा रिझल्ट भेटला त्यामुळे समाधान वाटलं आणि आहे तो पण हुशार आहे त्याला पण कस छंद आहे ना खेळण्यात ड्रॉइंग म आणि त्याचबरोबर अभ्यासात पण आहे हुशार आहे तो मग तस त्यानी सांगितलं आता तर सिस्टम चांगलं बनव ब की असे वीस वस जणचे ग्रुप बनवून का नाही त्यानुसार त्यांच्याकडून जनरल नॉलेज साठी क्वेश्चन तयार करून घ्यायचे किंवा असे क्वेश्चन तयार करून आणायचे ज्याचं उत्तर त्यांच्या त्या बाकीच्या दहा मित्र वीस मित्रांपैकी कोणालाही सापडले नाही पाहिजे म्हणजे असा उघडा उघड त्यांच्या मनातून तयार होणारे प्रश्न तयार करून आणायचे
हा म्हणजे बेसिकली सळी तयार केली जाते त्यांची हा
हा आणि नंतर एका टीमला रीडिंग म्हणजे फक्त वाचन हे कसं एक एक महिन्यासाठी गट तयार केलेत म्हणजे पुढच्या वेळी बदलणार आता जे बुद्धिमत्ता गट गटामध्ये असणारी मुलं पुढच्या वेळी वाचनात जातात आणि वाचनाची मुलं कशी जनरल नॉलेज यामध्ये जातात अशा प्र्रमाणे त्यांच्या घ त्याची अशी फिरवून अ हे पण म्हणजे त्यांची प्रॅक्टिस पण होते ना मग काही एक स्पोर्ट्सचा तयार केलेला आहे त्यामध्ये कोणत्या मुलांना कोणत्या कोणत्या खेळात रस आहे ते पण तपासले जाते आणि त्याप्रमाणे त्यांना त्याचं त्यां इरे ज वगैरे सगळ्या अदर क्टिव्हिटीज पण भरपूर घेतात त्यामध्ये
हा हा
हम् म्हणजे चांगल्या प्रकारे माहिती दिली काल ते पण
हो अलीकडे शाळेत पण खूप छान माहिती सांगयला लागल्यात अली मुलांची प्रगती कशी होईल ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष आहे हो
जास्त लक्ष पण देतात आहे चांगलंय सला आणि तेच सांगितलं होतं सुरुवातीला म्हणजे आता आम्ही तुमची मुलं घडवणार म्हणजे घडवणार अस सांगितलं होत त्याप्रमाणे त्यांनी तशी तयारी पण करून घेतात म ह् आणि त्याप्रमाणे मुलं पण कस हसत खेळत असल्यामुळे वेळ जातोय ना त्यांचा आणि त्यांना स्टडी टाइम वगैरे तिथेच आहे त्यामुळे त्यांना प्रश्न वगैरे काय समजाता काही नाही समजलं टॉपिक. डबल जाऊन विचारले तरी पण ते एक्सप्लेन करून सांगतात. त्यामु त्यांना समजण्यास पण सोप जाते. म्हणजे जास्त शंका पण राहत नाही.
हा ह शाळेत खूप छान झाल्या नवीन नियम सुरू वगैरे झालेत. त्यामुळे मुलांची प्रगती व्हायला लागली. त्यांच्या घरावरून वाळु निघाय लागलय ओ
नाय. त्यामुळे हे कसं मुलांच्या शिक्षणावर पण जास्त भर द्यायचा. तसंच त्यांच्या आरोग्याची पण काळजी घ्यायची.
होय होय मुलांचं शिक्षण आणि आरोग्य या वळेत खूप महत्त्वाचं आहे.
हा तेच तर महत्वाचं आहे. आणि आरोग्य जपलं तर मुलं चांगली राहतील चांगलं शिक्षण घेतील. मग पुढ त्यांना पण ह म्हणजे त्यांना पुढे सरसवायला चांगली. एक संधी प्राप्त होते.
होय पुढे जाऊन त्यांचं करियर घडू शकते ना आतापासूनच त्यांनी हुशार राहिलेत. अभ्यासाकड त्यांचं जास्त लक्ष राहिलं.
हम्म आणि आता कस. सगळ स्पर्धेच युग आहे त्यामुळ कसं शिक्षण पण चांगलंच देणं गरजेचं आहे. आणि तस कसं प्र प्रत्येक शाळेत आहे की नई प्रत्येक शिक्षक असं म्हणजे मेहनत घेतच असतात. शिकवतच असतात परंतु प्रत्येक. प्रत्येक विद्यार्थ्यांची तेवढी कपॅसिटी असेलच असं नाही ना. म्हणजे कोणाची. मग खेळात जास्त असते कोण अभ्यासात हुशार असतो. कोण नंतर वेगवेगळ्या. क्षेत्रात हुशार असतात ना.
होय होय.
त्याप्रमाणे त्यांना पण आपण पण जोपासलं पाहिजे नाहीतर कसं बाबा नु एखाद्या मुलाला जास्त शिक्षणात रस नाही परंतु त्याला ड्रॉइंग मध्ये. किंवा स्पोर्ट्स मध्ये चांगला जास्त हुशार आहे. तर त्याला तो पण चान्स दिला पाहिजे त्याप्रमाणे म्हणजे तो त्यात पण इंटरेस्ट दाखऊ शकतो. ते नाही शिक्षणाबरोबर ते पण जास्त महत्वाचं आहे..
होय त्याजी कला त्याजे छंद त्याला जोपासता येतात ना.
हा म्हणून तर त्याकडं पण भर द्यायला पाहिजे.
होय होय.
मग हे सगळंच आता यातून प्राप्त होतय म्हटल्यानंतर मुलगा पण जायला तयार झाला आम्हाला जायचं. बोलला ठीक आहे म्हणलं मग बघूया तरी. सुरुवातीला तर लगेच आपण अपेक्षेप्रमाणे काही अ म्हणजे हा होत नसतय परंतु बघूया आता.
सुरुवात करायची त्यांच्या कला ना दिला कि ते प्रयत्न करतील तरी मझी. माझी कथा आहे त्यांना ओळखून द्या ओळखायला थोडं काय टाइम लागेल.
होय जरा तुमचा आवाज कठ होतय.
होय काय.
हां ब्रेक होऊन येते.
आता बघा येते काय.
हां आता येत व्यवस्थित.
हा हा.
म्हणूनच मी विचारलं शिक्षण म्हणजे जास्त महत्त्वाचं आहे ओ शिकल्यामुळ कसं आपल्याला पण शिक्षण कधीच वाया जात नाही.
हो शिक्षण शिकलेलं कधीच वाजत नाही स्वतःच्या पायावर उभारायची सवय, संधी मिळते बघा शिक्षणामुळे,
हा हा आणि कसं आहे घरी बसून पण आता कस काही पण करता येतय. मग ते शिलाई काम का असत नाही ते पण शिकणं महत्त्वाचं आहे. त्यात पण काही पण आता करिअर घडवतात.
होय होय
आण आणखी बरं ठीक आहे चालेल मग ठेवू,
हा हा
हां ठीक आहे